तर मॅडम
कार
काय करताय
काय ऑफिसला बसलीये
ऑफिसला आहे का
हा ऑफिस ला
आज लसीकरण होतं. नाही काहीच नाही
हा आज लसीकरण होतं ना.
हा नाही तुमी नाही ना. सुरेखाला फोन केला होता. सही बाकी आहे माझी
आणि मग तू रजिस्टर वर आणि याच्यावर घेतल्या का सह्या?
हो.
रजिस्टर वर सह्या घेतल्या? हळू आवाज येतोय याचा अर्थ नाही केल.
नाहि कळून आलं नाहि ते मला
काय काय केलं लसीकरण मध्ये
लसीकरण मध्ये वजन उंची घेतली गरोदर मातांची आणि आरोग्य तपासणी पण होती त मग नाही केलं रजिस्टर वर सही नाही काहीच नाही. ते त्याच त्यांचे आले बसून चालले गेलेत पण
ते नंदुरबारवाले आले ते पण आले होते का?
नाही.
नाही का?
नाही आले हो तेवढेच होते.
हम्म.
सिस्टर एक दुसरी आली होती.
आणि जी आ ज्या नेहमी येते ती नाही आली का?
ती पण आली होती तिच्यासोबत दुसरी पण आली होती.
अच्छा मग किती गरोदर माता होत्या आज?
आज नवीन गरोदर चार नवीन गरोदर चार होते. आणि सगळ्यांचे एच बी कमी आले या वेळेस
कसं काय?
काय माहित मशीन मध्ये प्रॉब्लेम होता, की ब्लडस कमी झालय त्यां अच्छा
कस काय अ कमी होऊन जाईल का त्यांनीच
त
काय सातच्या खाली सगळ्यांचं सातच्या खाली असं नाही, हो असं नाही होऊ शकत ना सातच्या खाली
दम त्यात सांगितलंय तर मशीन मध्येच प्रॉब्लेम असेल अ नाही
कोण कोणतं मशीन घे?
खन दोन चांगल दोघांचच होत एच बी चांगल
कोणतं मशीन घेऊन आले होते?
एच बी चेक करायचे ते आपल्याकडे नाही, होतअ य का तशे मशीन आणले होते. तर त्यांना ह मग ते आता हां पट्टीवाले
जत त्याच्यावर रक्त टाकायचं आणि ती बोट ते ठेवायचं
मध्ये ते अ मशीन हा तेच हा आपल्याकडे होतं ना तर मशीन तसच आहे.
तुमच्या गावात जेव्हा मोठं रीडवाल जे मशीन होतं, जे रक्त त्याच्यात भरून ती अ क्लिपमध्ये टाकायची आणि तसं होतं का?
हा तस होतं.
अरे असं थोडी होईल, इतकं कमी कस काय येईल?
हम्म तस सांगत होती सिस्टर म्हटलं अ सगळे हाय र एक्समध्ये आता काय करायचं म्हटलं सगळं बाहेर असू दे कशाला येणार म्ह मध्ये प्रॉब्लेम असा एक वेळा हम्म
नाही नाही परत दुस दुसऱ्या याच्यात चेक करावा लागेल हम्म त्यांना तसं सांग की परत तपासणी करावी लागेल एच बी ची एवढ सगळ एकदम सगळ्यांच इतके एच बी कमी येणार नाही.
हा तेच ना एवढं अचान आणि बाकीच्यांन ते एक दोन दिवसा अगोदरच ब्लड चेक करून आले त्यांच
हो तू न रेंजमध्ये थांब तर व्यवस्थित नेट फक नाही आहे आवाज येत नाही व्यवस्थित हॅलो हॅलो शशिकला हॅलो
हॅलो
आवाज येत नव्हता ग आत्ता येतोय काय झालं का
नाही आवाज नाही येतोय का
हम् येतोय आता इ
व्हिजिट येणार होती ना आपल्या गावात
हो हो ना चालू आहे ना मी मुलगावला त्याच्यासाठीच गेलेली ना विजेसाठी म्हणून मी तुझ्याकडे येऊ शकली नाही आज तर मला यायचंच होतं आज
ह
हम् मला तिथे मी तिथे गेली तर चालू आहे आपल्या जुन्या गावांमध्ये पण उद्या वगैरे उद्या परवा वगैरे होईल नव्या नवीन गावामध्ये हॅलो आवाज येतोय का
हा हा येतोय हो आवाज येतोय माझा आवाज येतो येतो मला
हो येतोय मी म्हणत होती की उद्या परवा पण नवीन गावांमध्ये पण व्हिजिट होईल आज आणि उद्या जुन्या गावांमध्ये चालू आहे मी जाऊन आलीय आणि बाकीचे आहे सोबत जे वस्तू आपण दिलेल्या आहेत ना त्याबद्दलच विचारताय की तुम्हाला हे कसं माहिती पडलं कोणी सांगितलं. मग त्यात याचा कसा वापर केला किंवा या फायदा तुम्हाला काय काय झाला किती दिवस झाले हे विचारतात
हा.
पण फक्त त्यांना हे सांगता आलं पाहिजे की आपल्या संस्थेचं नाव सांगता आलं पाहिजे. कोणी दिलं प्रोजेक्टचं नाव सांगता आलं पाहिजे कोणी दिलं ते सांगता आलं पाहिजे. मग त्यांनी त्याचा फायदा कसा घेतला त्यांना त्याचा. उपयोग त्यांनी कश कशासाठी केलं. काय केलं हे त्याला व्यवस्थित सांगता आलं पाहिजे.
हा. तस आज गरोदर माता बरे आले होते ना ल.
हा.
भेटून घेणार मी जाऊन घरी..
हम्म काय नाही एवढं तुझ्या गावात येतील का नाही. मला काही नाही वाटत ते तयारीत राहायचं असं कधी पण कुठे पण होऊ शकत हम. हा तेच हा तेच तेच तेच त्याच्यासाठी. तयारीत राहायचं. आणि बाकी काय चालू आहे, जेवण वगैरे केलं का नाही.
हो दुपारीच्या जेवण तर नाही मॅडम नाही
मग तू आधी मला काय बोलली घेतल्या आहे असं.
पण ते.
प्रत्येक वेळे नाही सांगायला लावायचं लिहून घ्यायचं. हा मग त
सापडत नाही होता सकाळी पण स काडे सगळ्याकडे शोधले पण सापडलेच नाही ते माझ हात कुठं ठेवलंय. गेल् एका कोनाला येऊदिल. तेच आठवत न होत म्हणून तुम् येत
असं नाही पहिल्या दिवशी व्यवस्थित तयारीत राहायचं म्हणजे असं काही असेल तर आदल्या दिवशीच तयारी करून ठेवायच की, आपल्याला हे लागणार आहे. ह आपलं महिन्यातून एकदाच होतं, ना दोन होतं असं पण नाही.
हम्म.
आता मागच्या मागच्या महिन्याचं पण बाकी आहे, तुझं हे ना. तीनक तीन फार्म बाकी आहे, तुझे तीन.
तम गोपाल दास आता बेटाव लागेल हं हं हं.
हा तू स्पेशल जाऊन स जाऊन सहया घेऊन हे करावं लागेल तुला.
ह ममी आन देणार.
तू उद्या वगैरे येणार असेल इकडे तर ते फॉर्म घेऊन जा आणि सह्या करून घे तिघांचे. तेव सर कधी पण रंजना ते फाम दे असं म्हणायला लागतात.
होय.
असले की, मग लगेच फोटो काढून सेंड करता येतो लोक माझा. चला.
फिरून आले का तुम्ही दळगावर.
आ
घरी फिरून आले का तुम्ही म्हटलं. घरी फिरून आले का तुम्ही म्हटलं. नाही मला वाटलं गेले अस
नाही मला काय वाटलं शनिवारी सुट सुट्टी आहे, पण पहिला शनिवार हो दुसरा शनिवार असता तर मी गेली सुट्टी आहे, जसती मला.
पहिला शनिवार होता, मला वाटलं सुट्टी आहे, मन जायचं. होत पण नाही गेले आता जाईल पुढच्या शनिवारी.
हम्म गाऊन यायचं फिरून यायचं आता काय पाऊसाड्यायच पण लागून जाणार मग प्रॉब्लेम होणार रस्ता तुमचा खराब आहे, म्हणे तिकड.
हो ना पावसात जायला अडचणच पडेल म्हणून आता जाऊन येव लागेल.
व्हेकल्स आहे, का नाही मॅडम कुठ तरी. एक हॅलो. हॅलो. हॅलो आवाज येतोय का माझा. हॅलो.